घासलेत म्हंटलं भांडी.
हा नाही. बोल ना हा.
भांडे पण घासू लागले काय?
घासली आता बोल.
हा दे घासून.
हम्म. नाही पाऊस उघडला ना. मग म्हणून मी बाहेर आली आता.
हा थंडी लई ग बाहेर.
आणि पण मग आता घासाव तर लागेल. मग ते सकाळी त्यांनी काम उरखत नाही ग. टिफिन का बनवाईला तेन भांडी घासा बर. मला भांडीे ठेवलेलं पण आवडत नाही. मला रात
मला मला बी झोपच नाहीे येत मग.
पहिली गोष्ट ना सकाळी ह्या कामाला जे आपण दहा मिनिटात करू शकतो. तेच काम सकाळी वीस मिनिटं लागत काम करायला.
खरंच लागतं सकाळी ना.
मला वाटतं माझ्या बाबतीतच होत.
नाही नाही. मला लगी मला बिलकुल आवडत नाही. सकाळी काम करायला रात्रीच जरा असलं तर. मी फक्त खरगटा नाही फेकल तरी.
हा.
म्हणजे फेकायला नाही पाहिजे खरकटं.
हं हम हम.
अन्न वगैरे रात्री कधीच नाही फेकायचं सकाळीच फेकायचं.
नाही मी अन्न वगैरे नाही ठेवत. पण मग आता हे खरगडं पाणी पण
नाही नाही. मी खरगट पाणी ठेवायचे मी आधी. आता नाही ठेवू लागले.
अन्न वगैरे नाही तेे कध्या मी कधीच नाही. शक्यता मला करायच तरी किती का असत. उघं थोडस आपल्या आपल्या पुरतं.
सहा हजार लई वाया चालल बघ दोन चार दिवसा पासून.
नाही मी माझ अस आहे मी सगळ्यांचा अंदाज घेते. आणि गरम गरम बनवते एकीकडे आणि लगेच जेवायला देते सगळ्यांना. मग शेवटी मी लागल. त्यांनी कधीतरी जेवतील.
तेच बर राहतं.
ते असं होऊन जात मग, ते आपल्याला पण सकाळी असं कोणाला हे नाही चुकीचंय अन्न वाया घालायचं म्हणल्यावर आपल्याला
कस नाही, आपल्या अंगाला काट य इकडे पण काय करतोय या आपल्या अंगाला काटे येते अस वाटते, काय कर
न यार नाही खरंच, आपल्यापेक्षा खूप गरीब लोकय ग कायकाय खूप, त्यांना एक वेळचं जेवण सुद्धा नाही त्यामानाने आपली लाईफ तर खरंच चांगलीय, त्यामुळेन कमीच कमी चार भिंतीच्या आत आणि व्यवस्थित पोटभर अन्न तर जेवतोय.
ते च दिवी गेलती ना दान करायला. त्या मुलांना तर, ती म्हणती मम्मी तिथं थांबाव सुद्धा वाटत नव्हतं.
अगं मग असं आपलं म्हणून नाही प्रत्येकाच्याच बाबतीत वाटतं. आपल्याला आपल्या सारख्यांना पण गेल्यावर नाही थांबाव वाटत. मला ना को करण असं म्हणजे तिथून मी एक दिवस असंच, म्हणजे असं कुठे केलं का? तिथून जर आलं का, मग आपल्याला करमत नाही बर का, आपण त्यास त्यास गोष्टी सारखा विचार करतो.
हाव ना.
मला आवडतं बर का जायला. मला आवडतं बर का जायला. पण हे ना मला या गोष्टी तिथ सांगायला काठा येतो का, मी गेली म्हणजे मग मला ये होईल म्हणून
नाही यार, तेच मला लगेच रडायला येत त मला अशा वेळेस.
त्यामुळ आपल्यास इमोशनला कंट्रोल पाहिजे, त्यावा ते माणूस तिथे जाऊ शकतो.
दिग्विजय न ते गेल ते ना दिग्विजय ला म्हणे आम्ही फक्त दोन, तीन मिनटच थांबलो म्हणे तिथ.
हो काय?
तर जास्त वेळ थांबूच शकत नाही म्हणे कोणी, पोरगी माझी सांगत होती मला
हा ती म्हणे, दोन मिनिटाच्या वरती कोणीच थांबू शकत नाही म्हणे तिथं.
हो का?
हाव जे
आता हे शाळेवाले ना मुलांना सगळ्याच गोष्टीची जाणीव करून देतात ना, ते लई भारी करतायत.
तेच ना ती म्हणत होती, अंगावर त्यांना घालायला कपडे नाही. मग मुलांनी त्यांना बिस्किट वाटले. दिव्यान गहू न्हेले होते घरून
हो काय?
कोणी तांदूळ नेले, कोणी गहू नेले, बिस्किटचे पुडे नेले.
हम्म, हम्म, हम्म.
सगळं घेऊन गेलते, दिऊजा म्हणते थांबवच नव्हतं वाटत म्हणे.
मग काय?
ही अस सांगत होती, मला घरी आल्यावर.
रडू येतं ग आपल्याला असं ऐकल्यावर.
तेच ना.
त्या मानाने आपली लाईफ बरीये बई आपण
खरंच ये.
ते ते हा मी बघशील सांगू का? छोट छोट्या गोष्टीत जर समाधान असलं ना तर सुख आपोआप मिळत आपल्याला.
तेचे.
मी न अ मी सध्या तेच करती, मी माईती का समाधान कशात शोध् ते मी घरावरून असं रोज रोज रोज रोज घरायला बघ आवरायचं. रोज रोज रोज रोज त्यालाच बघत बसायचं ते आनंदच वेगळाय. फिलिंग्स्च वेगळीय तू काई म्हण.
खरंचे.
बर का ते सावरायचं त्यालाच बघायचं आणि त्याच्यातच आनंद व्हय, ती फिलिंग्स त कशातच नई मंग.
खरंचे.
इतकं भारी वाटतं अगं.
घर आवरल्यान बी छान वाटतं.
मंग मी तेच सांगती मला जर नाही जर जीव लागायल लागला ना माझा घर आवरायचं आणि तेच बघत बस
एक सांग मी तू बुक बुक रीड करत जा.
बुक ना मी आता भगवद्गीता चालू करणारे.
भगवद् गीताच् गीतगीताबी वाच तू तसं काय नी. पण तुला मी असं् छान छान दोन तीन बुक्स चे नावं सांगते मी.
नई मला भगवद्गीता वाचायची माझी इच्छाय आता खूप भगवद्गीता गीत् ता वाचव म्हणु
हम्म वाच. श्रावण मदे वाचेल श्रा हा पूरा आशाड गेला तेव्हा वाचायचं ना.
हा नई ना मी पईला सोमवार म्हणजे, काय म्हणता? पईला श्रावणपासनंच म्हणजे श्रावण जेव्हा लागतो का पईला पईला दिवस स्रावांचा, हो अजून आहे ना. तरी आठ पंधरा अ दहा एक दिवस आहे अजून, हो.
हम्म.
सवासनी जेवु घातल्या का मंग?
घालायचं ना आता रईवारी बघुया.
हो हो मला पण घालायच्या आता बघू.
हम्म. दिवीजा घरी नसते ना.
हं हं. बई मुलींना त इतकं डिमांड येते ह्या महीन्यात्
हाव न.
रईवारी ना खूप या अस्त अगं.
रईवारीची घाल न सवासनी.
जणी घालतात तू ये न आडमध्येच घाल. कारण की मंग, शाळेतुन मुली पण, आणल्या जातात. आणि तिची नको वाट बघत बसू, हं.
होण हाऊस राहती ना ग, मुलींना
तसं नाही गं, हाऊसला काय करती, पण मंग ये ना
नही ती आल्यावर चार-पाच वाजता
रविवारी खुपजनी घालणार ये.
नही, चार-पाच वाजता घालीन म्या अशी
हां हां हां, जमत म्हना तसही, तसही जमत बघू आता हम्, माला पण घालायच्या, आता बघु उद्या किंवा परवा, म्हटलं बघु, घालु
चार वाजेला घालाय, शाळेतून पोरीं येती ना
हम् हम्म हम्, तेव्हाच मंग, हां तसं करायचं, नही तर मग कशाला, तिला हे करायचं, रि काम तिची शाळा बुडती, बाकीच्यांची बुडती आता. हुम्म. त्यापेक्षा तसही, तसंच करायचं तुम्ही, कशाला वाट बघत बसायची.
हवना. बघु आता, काय होतं.
हो ना.
ह्म. झाले भांडे?
हो बई झाले भांडे, भांडे काय थोडेच होते ना गं, आम्ही किती क आता.
गप्पा मारत असल्यावर, जीवावर नही येत भांडे घासायचं, बर
नाही ग, गंज जीवार येत माला, बाहेर थंड वातावरण बघितलं का, कसं ये वातावरण, येऊन बघ बाहेर.
हो लई थंडी
म थंडीच समजल, पण अस कोकडून चाललं, पुर्ण माणूस, वारच खूप ये गं.
हाव.
वारं जास्त असल्यामुळ ना, कानात वारं जात ना पूर्ण डोक्यात अस, झण-झण-झण-झण होतं, अ जड पडाय समजलं, पण ना डोक्यात मुंग्या आल्यासारख्या होतात लगेच, कानातून एक इकडच्या कानातुन गेलं का वार, तिकडच्या कानातून येतो
हम्, करते ये दोन मिनटातं हं.
हा हा, बघ, हो.
कों असतं घरी? म्हणूनच कॉल के